हम.
हां बोला की. हॅलो!
हॅलो! हां बोला ना.
हा बोला की कसं काय काय बरंय का.
हो बरं आहे तुमही बर
हा बरी आहे की मी पण. तुम्ही?
ह् हो बरी आहे मी.
हा हा, काय मग चहा वगैरे झाला का नाही? हो झाला कि. काय करताय?
काय नाही ब घरी.
घरी आहे का हा हा.
तुम्ही काय जॉब करता का?
नाही नाही दुकान आहे माझं.
दुकान आहे केक चालेल
हम काय म्हण, काय नवीन?
काही काही नाही नाही काही तर म्हणजे लोकेशनच वगैरे क्युझन्सच वगैरे हे द्यायचंय ना.
हो.
हा
कुठे जातय मग फिरायला वगैरे काय ट्रिप काढली की नाही कधी?
नाही अभ तर नाही काढली.
हम् हम् कुठलं. फेमस म्हणजे तुमच्या इथं कुठलं म्हणजे असं ठिकाण आहे?
आमच्या इकडे कपलेश्वर म्हणून एक ठिकाण आहे, देवस्थान म्हटलं तर. फार फेमस आली तथ. कपिलेश्वर बेळगावला हम् बेळगाव मध्ये शा नागपूरमध्ये कपिलेश्वर म्हणून स्थान हे फार फेमस आहे ते. म्हणजे बेळगावला आलं तर इथं येतातच लोक कपिलेश्वरला.
काय मग आता सोमवारच श्रवण सोमवार मध्ये आता हा
तस पण रोज पण गर्दी असते, रोज पण गर्दी असते आणि श्रावण सोमवार तर चार सोमवार गर्दी असते तिथं.
असतित का हा हां.
म्हणजे जोतिर न बारा ज्यो ज्यर्लिंगं दर्शन केलं तर कपलेश्वरचं दर्शन घेण हे नेसेसरीस आहे.
हो का. हा मग आता जसच तस आलं तर म्हणजे असं. जिटिंग म्हणजे हा हा चालते काय?
मस्त वा वरी पण गर्दी असते, नाही नाही नाही. महादेवाचं मंदिर तर मेन आहेच, पण त्याच्या भोवताले आणि सगळेच मंदिर आहेत. म्हणजे काळभैरव, गणपती, साईबाबा बा बा हे सगळे मंदिरानी भोवताले आहेत त्याच्या कृष्ण.
हा हा.
सगळ्या मंदिरानी आहेत पण ते मेन महादेवचं कपिल म्हणूने बांधलेलं मंदिर आहे ते.
हम्, हम्म.
ते फार फेमस आहे इथ तीर्थयात्रा बारा ज्योतर्लिंग. तर इथे येतात मग ते यात्रा पूर्ण झाल्यावर का.
हा हा असं होते काय.
हो.
हा.
जयकट.
आमच्या इकडं बघा अ कोल्हापूरची महालक्ष्मी
हो.
जास्त फेमस आहे ज्योतिबा पन्हाळ्याला फिरायला. हा खेळायला म्हणा परत इकड स्वामी समर्थ त्यांचं आहे केंद्र इकडं भरपूर. इकडे इचलकरंजीत का इकड किंवा इचलकरंजील म्हणजे जास्त करून इकडं क जसेरना होय का. हा इथं सनी कॉर्नरला तिथं स्वामी समर्थांच एक नंबर मट हा एक नंबर आहे तिथे केंद्र झाले. नवीन हम्म चांगलं हो कनर मध्ये सनी कॉर्नर.
हा हम ह चालतय तुम्ही पण त आला तर विजिट करा कबळेश्वरला. आणि बगना फरका म्हटलं तर आमचं राणीचन्मजू भुत्रामट्टी ते बेळगाव मध्ये फार फेमस आहे.
हां हां.
हा बेळगावच्या साईड ला. म्हणजे कोल्हापूर टू बेळगाव येताना त्या रोड ला काही ते.
हा हा आम्ही आता तिकडं हिकडं हा हा. होय काय तिकडं आहे काय.
हो हो मत्रामटी जू मध्ये आहेत.
आम्ही आता इथं बा बावड्याच्या पुढच्या बाजूला गगन बावडा. नाही हा तिथं गगनगिरी आहे ना तिथं आता महादेवचं मंदिर तिकडं जायचं आहे ट्रिप काढली आम्ही. तिकड जाणार आहे त्यामुोळ म्हणून म्हणलं.
हम् हम हम.
बघे की यायचं महादेवाचं मंदिरच असलं तर मग यायचं तिकडं पण.
हो हो चालतय ना मस्त आहे ते पण आणि येताना तुम्ही इतर त्या साईडनत येणार ना. मग भुत्रा म झू वगैरे बघून आला तर पण चालत पणता पावसाळ्यात तर नाही बघयला मिळणार व्यवस्थित. टायगर सपारी वगैरे तर नसणार थोडं असं ड्राय असलं तरच मिळत.
हम्म हम्.
म्हणजे आता मिळत असं बंद काय नसतं ते असत कंटिन्यू चालू.
ह.
चालू असतं.
हम् हम् होय जरा तब्येत आहे. बोला कि क्लायमेट मुळ हा.
तेच ना आता हे पाऊसमुळे थोडा प्रॉब्लेम होत. म्हणजे टायगर सफारी वर देणारच नाही त्यांनी पण कंटिन्यू चालू असत. आता पण चालूच असतं. मग कधी जरा हे असेल ना उघड असेल ना तर तवा गेले तर जायचं. म्हणजे गार्डन पण आहे तिकडं आणि सगळे प्राणी म्हणजे तुम्ही बघितला पण नसेल असे प्राणी तिथं.
ह मग कधी बघायला मिळेल उन्हाळ्यात मिळेल.
हा थोडं ड्राय असेल तरच म्हणजे असं थोडं कमी व्हायला पाहिजे पाऊस. बघायला मिळतं पण तुम्हाला तथं परमिशन नाही आता पाऊस मध्ये कस बघणार सगळं चिकखल चिखल असणार ना! पूर्ण म्हणजे आता जंगल सफारी मण आता काय आहे. पूर्ण जंगल सारखं क-सीन केलेत त्याने क्रिएट म तिथं ओपन टायगर ठेवलेत. टायगर ओपन आहेत तर आपण त्या गाडीमध्ये असतो. तिथं सफारीशची - येतात, ना गाडीकडे येतात गाडी पूर्ण सेफ अस ते ना ती
हा- हा
म्हणजे गाडी पूर्ण ती आता जंगलमध्ये वगैरे फिरवतात ना ती गाडी त्यामध्ये बसवून घेऊन जातात. मग ते येतात गाडीकडे वगैरे पण येतात.
हां -हां
पण असं काय करत नाही ते त्यांना काय कर -करता येत नाही जाळी असते फुल्ल.
हा -हा अस असती का हां -हां.
ते थोडं फिरवून आणतात आणि परत.
ह
त्या टायगरपेक्षा पण जास्त प्राणी म्हणजे हे प्राणी तिथे चित्ता आहे. अ पक्ष्यांचे पण भरपूर प्रकार आहेत. हम्म कास-टाॅरटाॅजमध्ये पण टाईप आहेत. भरपूर आहेत, गळ्यात नाही बेटा.
डिश मध्ये काय बनवताय काय स्वीट मध्ये असते का तिखट मध्ये काय?
आम्ही तिखटच.
तिखटच काय आहे तिखट मध्ये काय म्हणजे नवीन रेसिपी काय बनवताय?
तिकट मध्ये आता आमचेस आम्हीश त आम्ही सावजी मध्ये येतो, हं मग त्यामध्ये आता आम्ही खिमा बॉल्स आमचे फेमस आहेत. म्हणजे मटन आणि खिमा बॉल्स मटणाचे- ब खिमा बॉल्स कसे. आता खिमा म्हणजे कसं असतं, ते खिमा करून देतात म्हणजे मटनच बारीक करतात. चेचून त्यांनी हे करतात. मग त्याचे आणि मिक्सरला लावायचं ते आणि मिक्सरला लावून नाही लावायचं आणि त्यांनी पण थोडं करून देतात म्हणजे आता मटनच्या कसे पिसेेस असतात ना तस नस त ते आता हे असत पूर्ण चेचून देतात त्यांनी. मग ते आणि घरला आनंतर आणि मिक्सर लावायचं.
हम्म -हम्म
मिक्सर लावून चटणी, मीठ वगैरे सगळं घालून ना त्याचे बॉल्स करतो आम्ही.
ह मग ते बॉल्स होत्यात शिजवुन? नाही शिजवून घेताय काय कसं? हॅलो हॅलो हॅलो बाय हॅलो
लो हॅलो
हॅ-हा बोला की रेंजमध्ये नाही तुम्ही वाटत.
रेंजमध्ये नाही का नाही आहे ना. तेच कट झाला तो अचानक हं तेच मट हे मट टण अस ते खिमा करून आणलं ना ते आणि मिक्सरला लाव तो आम्ही म्हणजे त्यामध्ये असं नाही -नाही पहिला तसच कच्च ते म टणच फक्त मिक्सरला लावायच हा, ते मिक्स क्सरला लावून मग ते सगळं घालून चटणी, मीठ आद- अदरक- लसूण पेस्ट वैगरे सगळे घालून आणि बॉल्स करायचे त्याचे.
हम्म.
चे बॉल्स करून मग शिजवायचे ते.
म ते बॉल तसेच राहत्यात.
हो, थोडं तेल लावून नाहीतर आपलं चिंच अ ह्याच्या मध्ये पाणी मध्ये थोडं घालून चिंचाचे हात लावून बॉम्स करायचे ते.
हम्म हम्म.
तसे नरम होतात ते आणि, हा नरम होतात. मग त्याचे गोळे गोळे करून हे करायचं ते, शिजवायचं परत. म कसं पण नुसतं कांदा कांदा ह्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो मध्ये पण परतू शकता नाहीतर खोबऱ्याचा आपलं मटणाचा रसा कर कसा करतो तस पण करू शकतो.
हम्म हम ते आमचं फेमस ईथलं, चावजीच.
म त्याच्याबरोबर काय भाकरी करताय काय चपाती?
भाकरी, चपाती, भात काय पण, जास्त रसा केल तर पण सगळ्या बरोबर चालत नाहीतर फक्त चपाती बरोबर नुस्त ट्राय खिमा बॉल्स तेवढेच होतात ते.
हा हा, म मटणाचच फक्त करता येते काय ते?
चिकन चिकनच पण करता येतय, हो हो सेम सेम सेम. फक्त ते काय तिथ खे हे करून देत नाहित त्यांनी खिमा करून देत नाहीत आपणच जे नरम पीस असतात ना म्हणजे ह बिना हाडाचे. बोनलेस पीस असलेले ते फक्त जाळ्यात मिक्सरला लावतर पण बारीक होतं ते.
म मटणाच्या दुकानात गेल की त्यांना सांगायचं काय खिमा बॉल कर करून द्या.
च खिमा बॉल नाही, खिमा करून द्या म्हणायचं.
सहा.
हा हा, करून देतात करून देतात. पण तरी पण आपण मिक्सरला लावायला लागतोच पण तरी पण त्यांनी करून देत म्हनजे ड्राय ड्राय असं करू चेचून देतात त्यांनी फक
चेचून देतात काय, म ते मिक्सरला बारीक केल्यावर एकदम बारीक तसं बुकन होत नाही.
होत बा बारीक्स होतना फुल्ल.
हा हा.
फुल चिकट चिकट असं बारीक पिठासारखंच होतं ते.
हम्म हम्म. म तसच ते शिजवायचं काय, हा नेटवर बघ ते मी.
बोल्स वरून शिजवायचे.
शिजवायचे.
अ सावजी, सावजी हा हा हा ते सावजी फेमस म्हणून टाका. येतय बघा, सावजी फेमस खिमा बॉल्स म्हणून टाका.
ह ठीके मी पहिल्यांदाच ऐकाली हे त्यामुळं म्हणून म्हणलं.
इकडे आमचे बेळगावला बेळगाव साईड कर्न मधला हुबळी साईड. हे साईड सावजी लोक सगळ्यांना माहित्यात.
सावळे फेमस, सावजी.
फेमस खिमा बॉल्स, अस टाका.
ठीके ठी
म्हणजे आम्ही नाशिक साईड ह्या साईड हे सगळे मटणासाठी, मटण चीक कण ह्यासाठी सगळे फेमस हे, म्हणजे तर तुम्ही बेळगाव मध्ये घुसला ना तुम्हाला सगळीकडे सावजी खानावळ. सावजी मेस नाहीतर सावजी हॉटेल सगळीकडे बघायला मिळतात. बेळगाव साईड हुबळी साईड नाशिक फुललं सोलापूर फुल पण ते महाराष्ट्र साईड जरा. महाराष्ट्र साईड लोक मिळत नाही पण आहेत तरी पण इफरकरंजीमध्ये पण आहे फाजी हटेल
आहेत.
हो इफर खज नाही म्हटलं तर आमचे दोनशे घर आहेत हो आहे की सावजी हॉटेल पण आहे
इथ
इफरकंजत आहे तुम्ही इफरकंजत आहात ना कमनूर मध्ये आहे बघा
सावजी का रावजी
सावजी येस
सावजी का ठीक आहे ठीक आहे कबनूर मध्ये कुठं?
हो हो.
ठीक आहे ठीक आहे. बघते मी एकदा जाऊन येते कबनूर मध्ये ना- ठीक आहे ठीक आहे बघते मी हो हो लोकेशन पाठवा के मला चालेल.
चालत का आणि काय म्हणत तुमच्याकडे काय फेमस आहे असं
फेमस बघा गोबी मंचुरियस मी करते म्हणजे फ्लावरची करते पण मी
हा मला आ तर फार आवडते फॉल फ्लावरची इथ मिळत नाही जास्त हम्.
तचीच मी जास्त करते.
हा मग तु तुमचा शॉप आहे का?
हा शॉप आहे माझे कपड्याचं आणि स्टेशनरीच शॉप आहे दुकानातच असत. ते मी हा टाईम मिळालं की असं काय तर काय तर नवीन नवीन पाऊस पडाला काय झालं. रेसिपी करत राहायचं फक्त नवीन नवीन हो.
मला
टाईम नसतोय मी सकाळी आलेले असते संध्याकाळी जाते मी टाईम नसतो असंच. की कधीतरी सुट्टी पोरांना असली की मग म्हणजे मला